तो बतय म नसत. हम्म फोटो बघितलास का मी नानकटाई बनवली त्याचा.
बघितला की छान बनवली आपण ती अशी कशी झाली अग जरा जरा चिरले
तशीच असती म्हणजे कुकी टाईप असतं ना मग ती तशीच दिसते आपण घरी बनवलेली घरी बनवलेली आणि आणि बाहेर हच्यात फरक असतो
होय
हा
हा हा हा पण चांगली बनवलेली काय काय केलेलं त्यात वापरल्याला
म्हणजे तू बनवणार आहे का
होय
तुला आवड आहे स्वयंपाकाची
मला सगळं ज असं बनवायला आवडतं मला काय काही तर माहित आहे का
पण ते ऐ कि असं का विचारलं मी म प्र तेका आजकालची मुलं म्हणजे नाही आता आधीपासून आपल्यात कसं चालत आलं की फक्त स्वयंपाक ही बाईकच करते आहे ना म्हणजे हा मग आता पुस्तक म्हणजे ही पिढी अशी आली की पोरंपण म्हणजे अशी करायला लागलेत असं
अरे चेंज झालाच पाहिजे असं काय नाही सज माणवाग न दिली पाहिजे सगळ्यांनी कोणी पण
बरोबर
हम्
हम्म
तुला मी सांगू मला काय काय येतं मला चिकन बनवायला येतं मटन बिर्याणी येत प चिकन बिर्याणी येत ती परत मला सगळ्यात चांगला चहा बनवता येतो माझा मला रोज तुला माहित आहेय म्हणजे मी मम्मीला बनवून देत नाही माझ मी बनवतो रज होय म्हणजे मला माझ्या हातचा आवडतो म्हणजे त्यात जास्त रालं टाकतो आणि अ काय असत बाबा ती डाल काय का अस ते नाहीई
मिरची
तीन असतेय का असं फुलागत असत त्याच्यात दोनदा ना त्याचा फ्लेवर येतो
ह फुल
काय माहि नाही माहित नाही मला आता जाऊ दे नाही आठवत
अ हिही काय बरं लवंग
हा मग ती टाकतो परत ह कापर तुळशीची पानं पण कधी कधी टाकतो परत आपलं गवती चहा माहित आहे का गौवती चहा तुला
मी पं तळशीची पानं गवतीच्या टाकते आम्ही झाड लावलेय गवतीच्याहाच
हो अग मला इथे शोधायचं होतं पण ती भेटलच नाही तू आलीच ना कधी इतर घेऊन या
हम्म नाही आणणार होणार एक नाही
बर बर ठीक आहे. आम्ही व घ आम्ही विकपत घेऊ. अजून मला काय काय तर माहित आहे का अं सगळंच येतं बऱ्यापैकी तस पण मला चांगलं चहा जमत तो परत बिर्याणी पण मी बनवलेली एकद माहित आहे का
मला रेसिपी सांग की
बिर्याणीत का पहिल्यांदा
नाही मी सांगते आधी तुला नंतर पाहिजे, तू लिहून घे
ती बिस्किटची, मला बिर्याणीची हा तेच तेच नानकटाई बिस्किटची
हा म तू लिहून लिहून घे
हा ठीक आय सांग
हम्म एक कप मैदा घ्यायचा, बेसन दीड कप घ्यायच, म रवा दोन टेबल स्पून घ्याय चा म्हणजे दोन चमचे रवा घ्यायचा, पिटी साखर आता बघ हा आता आपल्याला अर्ध क पिटी साखर पाहिजे, पिटी साखर नस् ली ना तर एक कप साखर घ्यायची आणि त्याला मिक्सरला फिरवायची म्हणजे बारीक करायन घ्यायची, मग अर्धी वाटी होती. पिठी साखर, म अर्धी वाटी तूप घ्यायचं, अन तूप आपण कस फ्रीजला व ठेवतो तस नाही, अ नॉर्मल म्हणजे रूम टेम्परेचरवरती तूप असलं पाहिजे.
मग तूप पण कुठलं घ्याचं? देशी गायचं क का म्हशीचं?
कुठल्या अवेलेबेल असेल ते घ्यायचं.
हम्म बरं ठीक हाय.
बेकिंग पावडर अ घ्यायची हा म्हणजे बेकि अ बघ आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही पण टाकत्यात, पण सोडा नको टाकायला सोड्यानी कस पोटाचे प्रॉब्लेम वगैरे होत्यात म फक्त आपण बेकिंग पावडर टाकायची एक टेबल स्पून म्हणजे एक
सोडा म्हजे त्योच का जेवणात वापरत्याती बाहेर हॉटेलमध्ये त्योच सोडा ना? ये नको त्यो सोडा त्यान जरा ते लाब होतय लय त्या जेवणात तेलकट होतय लई आणि डोकं दुखतय त्याज्यामुळ
आणि अर्धा चम्मच वेलचीची पूड घ्यायची आणि तर काय करायचं आ ही सगळं हाय ना आधीच म्हजे तू लिहून घे, ही सगळं आधी म्हजे तयारी करून ठेवायची ह्या सगळ्याची, वेलचिपूड करून ठेवायची, नंतर बदाम पिस्तायची म्हणजे आपण सजावटीसाठी काप करतो ना अशे अ असत्यात बघ आता, बघितलच असशील की अशे काप करतो आपण उभे उभे तशे करायचे.
हा.
हा म आपण पिल्यांदा अ बघ का असंच पहिल्यांदा करून ठेवायचं कारण आपण ज्या वेळेस ती पिठ वगैरे मळतो, तर म ते पटकन असं त्येजा गोळा करून ठेवायचा असतय ना, मग आपण ती पीठ मळून वेलची पूड करायला गेलो, तर म ती पीठाच हे पुढ जातं म्हणजे समज ना तुला? हम्म मग काय करायचं आपण पहिल्यांदा मिश्रण तयार कराय चाय एक मोठ्या भांड्यात तूप आणि पिटी साखर घ्यायची. हम्म. अ चमच्याने किंवा विस्कने पाच ते अ सहा मिनटं त्याला चांगलं फेटायचं.
फेट म्हणजे म्हणजे काय करायचं?
म्हणजे फेटायचं आपण असं नाही का, फेटत नाही का
म्हणजे मिक्स करून घ्यायचं का नीट?
तेच की फेटणे आपण ज्या वेळीस एक डिरेक्शनला अ मिक्स करतो त्याला फेटणे म्हणत्यात.
होय, आर मी पहिल्यांदाच ऐकलं म्हणून म्हणलं म्हणजे
हा म मिश्रण हालके असं क्रीमी झालं पाहिजे पयल म्हणजे हे च मिश्रण तयार करताना, मग नंतर काय करायचं आपण जी कोरडे साहित्य आहे ना
हा.
हा ते मिसळायचं आपल्याला मग काय काय घ्यायचं दुसऱ्या भांड्यात काय करायचं. मैदा घ्यायचा. बेसन रवा घ्यायचा बेकिंग पावडर चो चाळून घ्यायची. आणि. अ म्हणजे ह्यामुळं काय होतं की गुटळ्या राहत नाहीतं.
होय. म्हणजे त्यात गुठळ्या पण होत्यात आहे का ना त्या मैद्याच्या म्हणजे बारक्या बारक्या गाठीं सारख.
मैद्याचे नाहीत होत मैद्याचे नाहीत होत बेसन मध्ये वगैरे कसं. आता आपण ज्या वेळेस आपलं जर घरातलं बेसन असेल म्हणजे दळलेलं तर मग डाळ अशी बारी- की वरती कन राहतात ना कोंडा राहतो किंवा, रवा रवा आहे ना मोठा आता रवा ऑप्शनल आहे की टाकायच का नाही कुणा कुणाला रवा. आवडत पण काय होतं परत की रवा काय होतो आपण दोन टेबल स्पून घेत. आणि बारीक रवा जरं नाही घेतला मोठा रवा घेतला. तर मग काय होतं कि ते असं खाताना आपल्याला- नीट लागत नाही म्हणजे मध्येच कचकचीत लागतं.
होयं.
मगं. कोरडे साहित्य आपण जे घेतलेलं होतं का नाही. ते तूप साखरेच्या मिश्रणात घालायच त्याच्यानंतर - चांगलं असं मिक्स करून हाताानं मिक्स करायचं वेलचीपूड घालायची त्यात, आणि एकत्र, परत एकत्र हाताने असं हलकं मिक्स करायचं नंतर काय करायचं मग उसट पीठ तयार होतं. आणि जर समजा तुझं जर पीठ बाइंडच नाही झालं म्हणजे असं. आपण मुठीत कसं करतो पीठ. असं दाबतो.
काय झालं. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा. बोल की.
तसं करायचं.
हा. आणि ती ई सगळं मिक्स करून किती टाइम लागतो त्या ह्याला ओव्हन मध्ये परत किती वेळ लागतो
ओव्हन मध्ये दहा मिनटं आणि जर फ्रायर असेल तर बारा ते पंधरा मिनिट लागतयात
म्हणजे एअरफायर मध्ये वेळ लागतोय का?
अ तस काय नाही म्हणजे काय होतं आपला आपण गोळा केवढा करणार आहे ना
हा
त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे किती वेळ ठेवायचं आता पण प्रिहिट करताना ओवन आणि एअरफायर ऐकशे ऐशी डिग्रीसै सेल्सिअस ला फ्री हट करायं पैल्यांदा आणि मग ठेवून द्यायंच मग आधी आधी ताकवायचं म्हणजे दोन मिनिट प्रि हट करायचं म्हणजे फक्त गरम करून घ्यायचं
होय
हा मग ह बघ आणि यात मेन काय कि आपली नानकटाई खालणं सोनेरी झाली की नाही
हा
तर समजून जायचं की झालंय पण काय होतं की आपण नान कटाई ज्या वेळेस होती म्हणजे खालन सोनेरी होती पण वरून आपल्याला वाटते की नाही झालेली पण तस नसतंय म्हणजे ती सॉफ्टच राहती ना मग आपल्या आपल्याला काय वाटतं की ती कठीण झाली पाहिजे पण तसं नाही अ खालून सोनेरी झाली म्हणजे काढायची आणि अर्धा तास तिला गार होईला ठेवायची अर्धा तास लागतोच हो अर्धा तास लागतो गार होईला
केवडाव
हो म्हणजे ती कठीण होईपर्यंत
अर्धा तासान खायची होय मग तोपर्यंत काय बघत बसायचं मी त्याच्याकडे हा
आता मग एवढं सगळं करायचं तर अर्धा तास काय
बरोबर बनवीन मी आता तू सांगितलेला सगळं घेतलंय लिहून तुला सांगेल मग कशी झाली बनवतो मग कशी होती ती तुला सांगेन परत मग बाकी काय चाललंय आणखीन
काय नाही बघ आता निघाललेली कॉलेजला जायचं आता
तू पाठवल्याला फोटो जरा चांगला दिसत होता म्हणून विचारलं रेसिपी मग आता बनवून तुला सांगतो कशी झालीय
बरं बर ठीक आहे हा चल हा ठेवते बाय